ओके बाय
हॅलो
हा बोलाय की म्हणजर झालीला एकदा माझून झाली बघा आज संप सगळ्यांची संपली का मग आता सुट्टीच तसू शकते दुपज साडेतीीन वाजता एक वाज अस लास्टचा पेपर होता आज ती नस पच न ना उद्यापासून कसला सुी नाही का अजून पन्ना सात विद्यार्थी आहेत एककालचे पुढज त्यांच त तीन महिन्यापूर् त्यांची एक्झाम असेल आ हा तीन महिन्यापूर्तीची झाली आता जे परत मे मध्ये ऍडमिशन अज प्ना वि्यार्थी आहेत पुढच्या महिन्यातल हा ह परत त्याच्या नंतर आधी सप्टेंबरची येत्या हा होत नाही के ते मॅडमांना फोन म नाही केलाक हे काय म्हणालेत मला की तू काय कर म्हण स्ुटीचा फोर व्हीलर सोबतचवू म्हण कोो फक्तस तिथं लावलीस तुला पण फोरवरीला मॅडम सव्वीस सत्तावीस दिवस लागतात मग तोपर् स्कुटी शिकून नाही का ना मझ होै की मग ही काय म्हणतेात मला मी तुला घरात शिकवतो म्हणते गाडी घेतल्या संध्याकाळी हा त्या स्कुटीचं कुठं कोण कोर्स लावताय का मग ते एकदम दोन्ही लाव म्हणते तर ह दिवाळी झाल्यावर एकदम दोन्हीच नाव म्हणते होय हा म्हणजे मग तुला हे होईल म्हणते आता आता गाडी घेतली ना तर हातल गाडी असती आपलीची आपल्याला जमती ना सात तयच की संध्याकाळी तु जर अ त्रास फिरवलीस तरी चालते मी एव हो मी म्हणला मी काय लगेच ने ना नाही म्हणलं कामावर एक महिनाभर चांगली प्रॅक्टिस होऊन देणार आपला आत्मविश्वास वाढला की मग न्यायचं घरे होय की हा चांगलं आपल्याला जमायला लागलं कस मरा घेऊन जायचंय ना असं थोडी ना एकटिला जायच मग त्याच्यामुळे प्रॉपर चांगली मला एक महिदाभर मी इथ चालवणार म्हणजे घरीच ठेवणार पाच्या महिन्यापासून येणार मला चालतय म्हज तसं कर म संध्याकाळी शकवतो म्हला एक टलभर चालत होय चालत इथ उगाच आ तास कुटीला घाल म्हणले चार हजार परत निघालेला नऊ हजार घाल म्हणजे पाधी वईनंतर आणि त्याच लायसनस काढू म्हणजे हम्मत तुम हच्यावर काय मला फोन केला नाही नाही हो मगाशी मी मॅडमला फोन केलता ह ह्या मॅडमला वर्षा मॅडमला हा आणि मी त्यांचे सहा ब्लाऊज शिवले ना बर आणि त्या म्हणायचे एका ब्लाऊज ची शिलाई राहिली आहे बाकी ब्लाउजची शिलाई दिली आहे असं तस मॅडमच्या लक्षात येत मला मग मी विचारते काय करत तर एक्झाम मध्ये ठीक आहे म्हटलं मी नंतर फोन करते आणि मग माझं कस ब्लाऊज शिरलं की थोडं का कपड असतोच ब्लाउज मधला हो
ब मधला मी तसा ब्लाउज शिवलेले होते कारण मला लितस
तर ब त्यावेळेस त्यानी न्यू ब्लू ची साडी घातलेली ह ह हा त्याच्यावरर मी शिवलेला आहे हाम करायला काय रक्तदान करायला येईल ते मॅडम अ सेंटरमध्ये नव्हतं का शिबिर नेत डोळ सॉरी हा डोळ्याचं डोळयचं नेतान नेतेतड हा दवे घ त्याच्यावर एकाज ब्लाऊज शिवून दितील का नंतर एम्ब्रॉयडरीच्या ते दोन ब्लाऊज शिवून दिले नंतर परत त्यांनी पौर्णिमेला एक एक नाही एक कॉटनची अशा दोन कॉटनच्या साडी ववर दोन ब्लाउज दिलेले शिवायला आणि रिपेरडी तर काही चांगली नाही बा मॅडम उच घते ना पिव पिवळे झटकय लावून झाातले होते त्या दिवशी वस्त पूर्णिमे दिवशी हाच के आपल्याला काय आता त्या म्हटल्या आता त्यां लावलं आपण काय दाखव साड त्यांनी मी ब्लाऊज कटकला तया नाही हाी तिची बघितली मी साडी त्या तिच्या अंगावर म्हणत मॅडम आजीला गेल्यासारखं दिसायला मग काय झालं पुढं मग त्यांचे ब्लाऊज काय असं रिपेअर करून दिलेत ना दुरुत करून दिलेत काय ब्लाउज कुठ लूज झालेले हे तेना हो मग अगोदर त्यांनी चार ब्लाऊज दिली शिलाई सातशे म्हणजे अ सातशे रुपये अशीिलाई दिली रिपेअर केल्याला ब्लाज तथे म्हणून सातशे रुपये दिली शिलाई बर ह आणि नंतर मग ह्या ब्लाउजची अ या्या दोन ब्लाऊजची तीनशे हा आणि ते आणि ड्रेसला पाया बसवल्यात दोन ते पन्नास रुपये झाले ह ना हम ड्रेसला किती दताय तुम्ही बाहे बसवायला मी बाहे बसलेच नाहीत अजून तरी बाहेर स नाही तुमच्या इकडे असेल की काही माती काय माहिती मी नाही आलोण तिं ति ती माझ मी करत असते घरात होय मा घेते तेवढंच नाहीडेसला पंचवीस आहे हा आणि त्यांना बी एक मीटर लागतय हो आ्तर बी ह एक मीटर असतर त्यांच्या बाला आंबायत्या अस्तरलाी आप क जात हो मग आ्तरला बी आपले पैसे जातातच की वर्ण मग तीस रुपये लांब या कुठकण बसवते ड्रेस ला हा ब्लाऊज लांब आहे असत त्या त्यामुळे इ जास्त जात नाही का आपलं सेटमीटर ट्रऐवजी त्यांना एक मीटर लागत की हम् जोड जोड करण्यापेक्षा आपलं एक मीटर हे लावून असत लावलं तर होतय मग काय म्हण द्या नाही होय कर लक्षात आलं त्यांच्या मग म मला असू दे्या म्हटलं तुम्ही जरा परीक्षेच्या ह्याच्यामध्ये असाल म्हटलं. काढ हा म्हणून मी हे केलं म्हंटलं जाऊद्या म्ह नंतर निवांतपणे आठवल्यावर सांग हा होय कि मग ह लक्षात नसत त्या दिशशी बी नाही का त्याय मर मी क्लास लावलाय ह मकाशीच्या वारनी. की म्हणता ये मॅडम मी दीड दीड हजार करून कि भरली भरली माझ पाचशेच राहिले आहेत तर हे नाही माणचं नाही तुझ्या अजून दीड हजार राहिले तिझ्या अजून दीड हजारहि ती म्हणता मी देऊन ठेवलंय मग मी म्हणलं मी आमच्या गली इथ राहतो ना ते जाई मला काठवली की मग जाव सगळी फी जमा केली हो म्हणजे आम्ही पाचशेच राहिली म्हणे आ सगळं येत नाही एक आम्ही जमा केली म्हणजे आम्हाला फेून काय करायचं नाही मॅडमच्या लक्षात नसेल म्हण मी बघ तेऊ त्या्याच्याला गेल्या व विचारते राह मग काल परत बसून बून सगळ काढली आम् डटेला कुे काढलाय बघा बरोबर म्हणलं त्यांनी दिलंय म नाही मला म्हणाय नाही नाही त्यांनी दिलेच नाही ते पंधराशे राहिले त्यां मष्ट बरोबर वय झा तुमच कुठल्या असत त्या लगितच मी बोलल मॅडम तुमच्या पक्षात राहत नाही मी म्हणतो चेक करा आणि्य म्हणल्या मला माहिती ये अक्षेत राहिले भाई होती त्यांची मम्मी सांगते मी पंधराशच राहिले अ म्हण तुम्ही वई काढा म्हणलं मॅडम बघा नाही तर मग कुठेच काढा म्हणल त्यान काढलाय ना तो म्हणतोय ना वय घेऊन येतो येऊ दे मला ते वही घेऊन कुठल्या दिवशी तारखेच दिलाय पैसे त्या तारखेच फुटेज काढा म्हण मोबाईल मध्ये आणि बघ म्हण तो तुमच्या किबीन म येऊन दिलाय का आहे त्याने क म्हलं तुम्ही एखादेशी विसरला असताल म्हण्यायची विसरते बरोबर असं नाही म्हणज मॅडम नाही नाही असं असं तसं तसं मग परत चेक करत गेल्या ह न परत त्यांना दिसलं त्या पोराचं नाव नव मत नाही नाही नाही नाही मॅडम दिली दिलीत पंधराशे दिली पा आम्ही काय करतो आ मला विकास करतो आता आपल्याला सांगतेात का मला योग मी त्यांच ब्लाऊज ब का आता त्यांच एकत पहिलं ब्लाऊज शिवलेलं त्यांचे शिला एवढे एकदम बारीक बारीक बारीक टाकायचं माहितय आहे का मला उसवायला किती उशीर लागला त्याला ह अस ते आता ब्लाउची हो उंची वाढवली उंची कमी होती म्हणून उंची वाढवली ब्लाऊज ची ह ते सगळं उसून शिवायच म्हणले ब्लाउज ह तर झालंय लागतंय सगळं जिथलं तिथंी ह ते बी शचेंगटपणा तर लई मलाी पण लहि त्यांच्या काय माहिती चरा सुद्धा ी मला येत काम झाते करते बर का वेवळं आता आजच काय विषय आता दोन कढे खेळ झाले आज हो हा दोघी जणी फेन जाते त्यातली ती एक वेदी का पेट कर होती ना ह्या काय असतात का त चारच्या बेसला आणि काय झाले ती पूर्ग ह दुसरीकडची साताऱ्याची तो आ ना कशी राहते तिच्या वाडलांनी मला फोन के करत क विरिका पंधरा दिवस येणार नाही आमच्या उडीक वाारले तिकडे जावाला ही भरगी पंधरा दिवस म्हणता म्हणता महिना बत लागतात मगत येऊन तिन सगळे सेशन कम्प्लीट केले त्याच्यावर बी तेी आठ दिवस यायची आठ दिवस येत अस आणि मग त्या डोक्याने किे मंद आहे पुरी ति डो्यात बसत नाही कााच त्याच्या डक्यात बसले किती बी शिकवा आता चार चार सगळ्या पुरींच्याचसोबत तिला मी घेत होते ना अकराशेवटी मी पन्स सेशनची टेस्ट सोडून दाखवली तिला तिच्या्या समोर तर मी पण तिच्या्या लक्षत आणि मग आज काय झालं ती पेपरला बसली मी उभारली होती बला का तिच्या शेजारच्या पुरीच्या घेतं तर उत्तर सांगायला एका दुसर्या मला माहिती होतं ना माझ्या बॅच मध कुठल्या पुरी मंदतील बरोबर तिथे जाऊन उभं राय मी त्यांच्या भाग एखा दुसरं उतर मी म्हणल नापास झाल की मॅडम आपल्या वररोल आणि तर हे काय म्हंटल्या मला मॅडम तुम्ही तिथं जाऊ नका तुम्ही त्यांना उत्तर सांगू नका ते रेकॉर्डिंग जर ते सरांनी वरी बघितलं तर मला तिथं मिटिंगला बोलतील असं होतील तसं होतील मला म्हणलं मी कशाला तिथ केबिन मध्ये थाब म गेले मग बाहेर ती व्यक्ती जाऊन बसले आतमध्ये लॅब मध्ये मग थाबले तिथे दहा पांधरा मिनटं बसले. आणि म्हणल परत ते वेधिकाकडे जायचं परत मी त्या वेधिकाकडे गेले. आणि तिला म्हणलं वेदिका बघू किती सोडवलीत म्हणलं तू तर त्या पोरीनी एक लेवल पण
होय हा
चौदा प्रश्न होय दुसऱ्यातले दोन लिवल होत ना त्यातले मी तिला सांगायला लागले. ही मॅडम मला काय म्हणत्यात तसं करू नका